हॅलो.
हॅलो आवाज येते ना?
हो, काय करती?
हा, ये
हॅलो, येतोय ना? हो का. मी म्हटलं ते, मी म्हटलं ढोकळ्यांच -ढोकळ्याच कस तं चालू आहे मग तुझं आता.
अच्छा चालू चालू आहे ना घेन.
हो का?
हम.
एक अर्धी ऑर्डर घेत राहायचं मग कसं आपलं पण
हो ना इलाईस रिन्यू करणे त्याच्यासाठी थांबलेले इलाईस आणि रिन्यू केल का लगेच ऑर्डर येऊ दे म्हणे.
हम्, केव्हापासून रीनिवर केव्हापासून रिन्यवल वर ते?
कि क दिवस झालं त्याला पाहिलंच नाही, एक्सपायर झालं ते.
हो का, बघायचं ना तू लक्ष करायचं ना म्हणतेना.
पण एवढे काही ऑर्डर नव्हत्या त्याच्यामुळे कशा तेला खर्च करायच म्हटलं त्याच्यातच चालले ना सगळे पैसे.
भरपूर फीज लागत असेल त्याला?
ह तर, तरी अजून मला तिथं पॅकेजिंग चं मशीन घ्यायचं. ते वजन काटा घ्यायचा, खर्च एक नाही ना. तर पॉलिथिनच किती महाग ये, ते काटा घ्यायचा मला मोज ला दरवेेळेस पीठ आता समजा मी ग्लास नी मोजते. आपला जास्त कमी ऑर्डर द्यायचं म्हणल आपल्या काटानेच मोज नाही ना.
हो.
तो काट टा घेना ये, परत ते पॅकिंगच मशीन घ्यायचंय. एक खर्च नाही ये.
खर्च खूप असतो म्हणा, पण मग सुरुवातीला खर्च नाही बघावा लागत ना आपल्याला.
हो ते आहेय, जी एस टी च बिल काडू म्हणलं, झाली सगळं आता एक एक दमा दम
जी एस टी बिलची फीज पण खुपे ना?
जास्त पैसे हे लागतात.
हम हम.
एकदम नाही होत्या गोष्टीला वेळ लागतो, थोडफार आधी बँक बॅलन्स पण पाहिजे तेव्हा होत ना, कारण का झिरो -झिरो पासून स्टार्ट केलंय मी आज.
ते आस ये असं आहे कोणता पण बिझनेस स्टार्टअप करायचं म्हणलं पहिले घरातूनच पैसा द्यावा लागतो.
हा तेच. मी कसं लोन वगैरे घेतलेले माझ्या माझ्या करते ना.
तुझ्या सेव्हिंग मधलं चालू आहे ना आता सध्या तरी.
सपोर्ट नाही. तेस ना सपोर्ट नाही खरं माझ माझच करायच आणि पैसे मलाच घ्यायच असं. त लॉस मधी मी सगळे सॅम्पल सर.
पण जाऊदे म्हटल माझ आज न उद्या वाढणार आहे आपलं गॅरंटी आहे. हो कणी?
हो ते तर आहेच गॅरंटी तर आहेच म्हणा.
तेच झाला आता कोणी पहिलं कुणी ओळखत पण नव्हतं, आता पूर्ण बोलत तालुक्यामध्ये. ढोकळापीठ म्हणल्यावर फेमस झाला माहितीय काय.
हा.
मी पण म्हणजे विचारतं मला आता कोणी पण. कॉल्स पण बर देत मला वेगवेगळ्या ठि काणावरून तर दोन-तीन दिवस झाले तेव्हा
बाहेरसाठी जायचंय मग फिरायला.
अ जाऊ ना आता.
तुझे काम आवरलेेत का आता?
हा कामा आल्यावर जाऊ. दोन-तीन दिवस थोडं आता प्रेशर ये मग जाऊ तेच्यानंतर बुधवारच्या नंतर.
हो का नाई ड्रेसिंग घ्यायची कुणाच.
सेम ड्रेसून घेऊ एकदा मग जाऊ ला आपलं तर.
बरं चालत्या ना. ते सध्या तर नाही. आता डिशी नाही रायली माझ्याकडून सो विचार करणे मग जाणे ड्रेस घ्यायला.
वेतलय जीव थकला माझा आज. कायचं नाही मी आज इतकी थकले. काम केलं नाही एवढं आज.
मग हसवत्या त्या ताई तेव्हा आणि
रेसिपी आली होती ना तुमच्याकडे आज?
हा ते एका दिवसा काम कर रोज आले तर काय वशीनू म्हण तू. एका दिवसत सुर आले म्हण सली झाले
सवय नाही ना म्हणा त्यांना म्हणा मला.
घरी आल्यावर साडी वगैरे चेंज केली. तेचे ना साडी वगैरेची आणि ते त्यांच ना हा त्यांच्या मग फिरतच होत.
सवय नाही आपल्याला त्यांना सवय लागलेलीये.
तेच हाय ना. त्यांचा मागा-मागस फिरत रायले मी थकून गेले मी घरी आल्यावर. ते समोर आणि त्यांच्या माग फिरत हो हे खरं
आपल्याला सवय नाही ना कुठं असं बाहेर हे जायला तेन.
ते वरती आले पुढचे चिडलाले.
हम्म ह.
पोरांवर चिड, हे चिड ते चिड. कधी सवय नाही, पण तशी काम केलं कशी कंडिशन होती. ह मुळक गेली जीव आंबड झाला.
हम्म. बोर तर हो
म्हणजे बोर झालं. समोरच्या ते स्वतः आता बोलणं झालं माझं तुझं कॉल यायच्या आधी. तेनी करतच प्रॉब्लेम बुधवारपर्यंत सॉल्व. हॅलो. हॅलो.